हॅलो.
हॅलो हॅलो.
हा आवाज येतो का.
हो येतोय ना.
हो का काय करताय.
काही नाही बसलोय.
हो का तब्येत पाणी
एकदम भारी.
मस्त का.
हो.
हो का. मंग काय चाललं अजून बाकी काही.
बाकी मजेत.
पाऊस वगैरे.
खूप छान पाऊस आहे सध्या अ आता सध्याला पाऊस खूपच चांगला पडत आहे.
हो का चांगलं पडतय तुमच्याकड पाऊस.
हो खूप छान पाऊस आहे.
हो का आमच्याकडे पाऊसच नाही हो सध्या.
खूप वाईट परिस्थिती मगत.
हो आता इथं ते ना काय म्हणतात त्याला दुष्काळ पडायची वेळ आली डायरेक्ट
अरे खूपच वाईट झालं राव पडेल पडेल धीर सोडू नका
हो
बाकी पाणी पाऊस आता काय मग काय म्हणतात शतातले मालक
माल काय म्हणणार आहे शेतातले सध्या अजून आता काहीच नाही ना पाऊसच पडला नाही तर लावणार कडून
हा तेही खरं आहे तुमचं म्हणणं
हो पेरणी लेट होते ना पाऊस जर पाऊस लवकर आला असता तर पेरणी झाली असते लवकर
हो हो
हो पण आता ते पाऊसच नाही म्हटल्यावर पेरणी लेट होती पेरणी लेट झाली का सगळा टाईमच बघडून जातो ना मग आपला
हा मग काय शेतात काय घेतलं
शेतात का घ्यायचा विचार चालला आता कपश लावाजा
हो का अ
हा आ पत्रक वगैरे अजून काही इतका विचार नाही आहे त्याचा मला पण मग कपशी लावायचं चालू होतं
कपाशी लावता डायरेक्ट कपाशी म्हटल्यावरप हो का पाणी वगैरे पडला तेव्हाला हवा मग
हो भाव पाहिजे ना फक्त त्यांना भाव असला तर मग केलं जातं सगळं भाऊ पाहिजे नंतर भाऊ पण भेटला पाहिजे आता नंतर भाऊ बी भेटला पाहिजे ना लावल्या नंतर
हम्मम आणि त्याच्यानंतर का ते आंतर पीिक वगैरे घे का
आंतरपीिक वगैरे म्हणजे कसं असतं ते
आंतरपिक म्हणजे कपा कपाशीच्या मध्ये काही दुसरं क्रॉप लावायचं
हो का म्हणजे तरी एक्झाम्पल म्हटलं काही उदाहरण म्हटलं
अ आता कपाशीचं नंतर चार फूट असतंय त्याच्यामध्ये एक दोन फुटाची अदोग दुसरी एक फरी काढायची त्याच्यात पुडीत भुईमुग
ते काढतो आपण पण मग पीक कोणतं घ्यायचं ब ते म्हणत होत त्यात दुसरं आंतरपिक आंतर्मिक कोंतवा
अ त्याच्यात तुम्ही बटाटे वग वगैरे घेऊ शकता ड्राय फ्रूट हे घेऊ शकता मुगदााळ चनादााळ
हो म्हणजे डाळ वगैरे ते आपला भाजी भाजपाला समजा कडधान्य
दोन महिन्यात निेऊन जातात साठ दिवसाच्या ड्युरेशन मध्ये
हो का चला काही औषित पाणी काही मारायचं काम काही
हा एक दोन घ्यायची फ्लोरोच्या फवारण्या घ्यायच्या साध्या बुरशी नस कीटकनाशक घ्यायचे एकदा म्हणजे जे आपण कपशीलील मारतो त्याच्यावरही तेच मारायच काही प्रॉब्लेम होत नाही त्याला त्याला खता वगैरायची खूप गरज नसते साधा तुम्ही डीएपी वगरे वा वापरू शकता.
हो का, तुमच्याकड नाही आहे का मग तसं काही? तुम्ही नाही करत का.
हा आम्ही क्रॉप सिस्टमच, ती आमची आंतर पिकच पद्धत आहे.
हो का?
हो तुमच कशी आहे. म्हणजे कर,
आमच्या, आमच्याकडे एवढी करत नाही कोणी आंतरपीक. व्यवस्था ना ही, आंतर पिक ची एवढी कोणी घेत नाही. पीक आंतर पिक!
ते आमच्याकडे काय विषय आहे, कि जरा क्षेत्र कमी असल्या ना घेता जास्त. म्हणजे! ते जसं कमी खर्चात, जास्त उत्पन्न काढायचं.
असं काही ये का, मग काय ती! तुम्ही काय मग पैशा वाली पार्टी होणार.
आहो नाही हो तुमच शेवटी, फार्मर, फार्मर,
हो काय डिजिटल फार्मर कस वाटतं? तुम्हाला आता सध्याच्या युगातलं.. रासायनिक चांगलं राहील की, डिजिटल, केमिकल, युज करून असलेलं.
नाही रासायनिकच काय आहे कि, जास्त उत्पन्न घेता येत.
सेंद्रिय, का, रासायनिक, तरी हम्!
आता सध्या रासायनिक योग्य आहे. जेव्हा संद्रिच एक येईल ट्रेंड! काय आपण कार्यकाळ म्हणू शकतो. त्याला, तेव्हा येईल तेव्हा तुम्ही युज करू शकता. कारण की तेव्हा सगळे अवेलेबिलिटी राईल ना. की तुम्हाला, त्या प्रोडक्टच सगळं व्यवस्थित भेटल. नाही तर आताच! काय एवढं करून काही फायदा नाही. फायदा आहे पट पण मग मार् मार्केट ला मागणी नाही. शेवटी शेतकऱ्याला परवडायला पाहिजे ना.
हो ना, हो ना, हो ना, पण मग तुमच्याकडे कोणतं आता सध्या कोणता चालु कोणते कोणती जास्त लोक हे करता सींद्री! सेंद्रिय करतात, का रासायनिक करतात.
रासायनिक, रासायनिक, शे हा शेंद्रे कस, खूप कॉस्टली प्रोडक्ट! आणि आपल्याला ते परवडत नाही. शेतकऱ्यांना! मक्काचे भाव काय आहे. आज सतराशे, अठराशे, भावनी चौदाशे, पंधराशे, भाव आहे.
हो, हो, हो, हो..
आपल्याला ते परवडलं तर, ते जमत! आपल्याला करायला.
त्यात कॉस्ट भरपूर जाते ना, आपल्याला पैसा लागून जातो. सगळं होऊन जातं परत पैसा वापस नाही आला तर..
ाज
जर आपल्याला आपण जे काम करतोय, त्याचा मोबदलाच जर भेटत नसेल! तर मग त्यात काही, ऑप्शन नाही आपल्याला.
हो ना, हो ना, हो ना, त्यात आजुन हे आपल्याला ऋतू ते चेंज होत! ो ना आपला ऋतू जो चाल य तो सध्या तो येत नाहीे ना
हम्म, आता बघा बर आज दोन जूनच पाणी पडायचं! किती तारीख आहे आज, खूप विचित्र कंडिशन झाली हो हवामानाची!
कंडशन म्हणजे भपूर कं ि ऋतू कोणतच्यात कोण बदलतय आ उन्हाळ्यात पाऊस पडला, आता पावसाळ्यात पाऊस पडत नाही.
पावसाळ्यात पाऊस नाही, काही नाही!
हो ना...
काय करणार शेतकरी तरी जीव देणार का हो
हो मग यामुळे शेतकऱ्यावरती जे येत ना हे पाशी घेण्याची आत्महत्या करण्याची आत्महत्या करण्याची वेळ येते ना
हो आता तुम्हीच विचार करा बर कि किती उघड झाले कंडिशन सध्या
कंडिशन भरपूर अवघड झालेली आहे त्यात ऊन पण हे किती पडतय आता
हो ना खूपच विचित्र झालं हो सध्या
हो पॉल्युशन वगैरे बी भरपूर वाढलेलं आहे त्यात
त्याला काय आता ऑप्शन नाही हो
हो आहे हो ऑप्शन आहे पण मग केलं तर सर्वांनी केलं पाहिजे ते एकानी करून नाही जमणार ना
हा हा
हा जस की झाडे लावली झाड लावले तर आपल्याले पा पाऊस पड ण्याची शक्यता जास्त होते ना
जदा तर काय आता झाडे वगैरे सगळं भ्रष्टाचारी त्या गोष्टींना काही होईना आपल्याकडे सक्सेस नाही तर आता जून महिना आहे आता झाडे वृक्ष रोपण केले काही तरी होतेय
हो वृक्षारोपण केलं त प्रकल्प जर लावला तर होतय ना काही ना काही तर होईल फरक पडेल ना आपला ओजन वायूचा थडपण कमी होतोय ना आता त्यात
हा हा
हो त्यामुळे भरूर भर होऊन पडतंय आपलं इथं कचरा जाळलेला तर त्यामुळे जास्त ते होतं ना त्याला डॅमेज बसते ना
हा हा काय कचऱ्याची वाट विल्हे वाटच योग्य लावण होय
तेच ना मग कजराची विल्हेवाट कशी लावली जाईल ती आपल्याला बघावं लागेल ना आधी
ह हो हो ते आहे पण आता प्लास्टिक प्लास्टिक युज करणं कमी करायला पाहिजे प
हो सध्या तररी आता बंद झालेलंच आहे म्हणण ते सध्या आता कमी यऊज झालेला आहे त्याचावाला
बट आपणच आपणच प्लास्टिक पिशव्यांचा युज केला आहे तर मग आपल्यासाठीठीच चांगला आहे पुढं चालू
हो
आजचा विचार करून फायदा आहे कि भविष्याचा विचार करावा लागल
हो तेच ना मग मी तेच म्हणतोय ना भविष्यात आता आपण झाडे लावले तर भविष्यात आपल्याला ते कामात येतील ना
हो मग मी तेच म्हणतोय की भविष्याचा विचार करावा लागेल आपल्याला
हो मग तुमच्याकड काय प्रकल्प वगैरेला काही झाला का नाही असं
हो चालू आहे ना आमच्याकडे ऑर्गॅनिकचे प्रोड म्हणजे ऑर्गॅनिकचे आपले महानगरपालिकेचे कचरा व्यवस्थापनातून ओला कचरा बाजूला करतात जे सेंद्रिय खत शेतकऱ्यांना प्रोवाइड करतात स्वस्त दरात.
स्वस्त दरात प्रोव्हाइड करतात का?
हो हो हो जसं ऑर्गेनिक मध्ये सेंद्रीय खत काही प्लास्टिक वगैरे ट्रान्सफॉर्मला जाता एनर्जी म्हणजे पुन्हा रिसायकल करता प्लास्टिकचं
रिसायकल करतात का?
ह.
हा म्हणजे पुनर् पुनर्निर्माण करून यूज करतात ब वापर करतात त्याचा
म्हणजे पुन्हा वापरात आणतात. त्याची काही फॅक्टरीज आहे लोकांना व हा रोज निर्मिती व्हायली आमच्याकडं लोकांना काम भेटायलं. लोकांना काम भेटायलं ओ रोजगार निर्मिती व्हायली.
रोजगार पण भेटतंय ना बेरोजगारांना.
हो आता बेरोजगार म्हटल्यावर काय करणार आहे तुम्हीच सांगा की.
हो हो हो बरोबर आहे बरोबर.
बाकीच्यांचं काय ओ काम नसलं काय करता?
हो ते तर आहेच ना हो.
बाकी तुमच्याकडे काय विशेष ओ?
विशेष काही नाही ओ सध्या आता हेच पावसाची वाट पाहतोय कधी पडतो कधी नाही.
पाऊस पडला की पेरणी करायला मोकळ होऊन जाऊ ना आम्ही आता.
हम्म हम.
हा चालन मग ठेवतो.
हो हो चालन चालन.
हो.